आसं..
सर कोण बोलतोय, नमान सईद वाटतं. हा बरोबर, काय म्हणतात सर काय चाललं?
काही नाही सर आता, आता इकडे नाशिक रोडला आलो होतो. ते ओम सरांची गाडी इथं कामाला लावलेली होती. सतीश घ्यायला आलेलो होता.
काम सर, तुम्ही काय काम कामाबद्दल काय आले होते म्हणजे काय कामाला लावले तुम्ही नाशिकरोडला
दिसायला ते काही मॅग्नेटिक कॉइलचा इश्यू होता सर तर त्याच्या रिगार्डिंग आलेल नव्हत.
मग एवढ्या नाशिकरोडला का गेले तुम्ही इकड तुम्ही जे जिथे राहता माडसांगवी गावात. मदी हे मतिथ नाही का होत तो प्रॉब्लेम सल्व-
अ सर त्याच कसं इशू होता की आम्ही जेव्हा मागे वर्कशॉपमध्ये रा गडी तर उतरते म्हणे, की डॉक्टर रिपोर्ट काढावा लागल.
नंतर डॉक्टर रिपोर्ट काढली, तर त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं की, नाही नाही ती करावी. तर ते थोडस मोठं मोठं काम होतं, हो सर मोठं काम होत. मग त्याच्या नंतर हो हो हो राईट राईट राईट. मग त्याच्यामुळे मग म्ह-
स्टेटस आहे आता सध्या मग गाडीच?
आता संध्या, संध्या तर काही नाही आता ती तीच- गाडी घेतलीय आता, आता आम्ही घरी जातोय.
गाडी मग काय पैसे भरावे लागले का? वॉरंटी मध्ये कववर करून जाई.
नाही ना पैसे भरावे लागलेत. यांचा इश्यू काय झाला सर- त्यांनी ना ते इईसीडब्ल्यू घेतलेलं होतं. ब त्यांनी ना सर्विस प्रॉपर ठेवलेली नव्हती मग त्यामुळे, त्यांना वॉरंटीला इश्यू आला तर वॉरंटी नाही भेटली त्या पार्ट ला.
वॉरंटी नाही भेटली असं काय असा प्रॉब्लेम झाला का हो प्रॉ- कॉस्टली तर आहे पार्ट किती पर्यंत गला त्यांना तो पार्ट-
तो सर साडेचार हजार पर्यंत गेला सर-
अर बापरे. साडेचार हजार रुपयाला चुना बसलेला आहे या ठिकाणी उमा आलेंना. ओम महालेंची सध्या काय म्हणतो आपण नाही का. कडकीत चालू आहे, आणि त्यात आता दुष्काळात तेरावा महिना पडला त्यांना-
हो बरोबर बरोबर. हा ना सर खूप,
यावरती.
ते ते बोलत होते की तू दोन महिन्या आधीच काम केलेलं होतं, परत असं कस काय प्रॉब्लेम आला. तर, तर ओम सरांचं म्हणणं असं झालं की. आपण तेव्हा कामच नाही केलं म्हणे, तेव्हा ऑटोमॅटिकली इशू- स्वाल झाला.
तेव्हा झाल होता इश्यू स्वाल आणि आता परत गाडी- प्रॉब्लेम द्यायला लागली. परत ते कुढं फिरायला वगैेले- महत्त्वाच्या कामासाठी गेले तर, मध्ये गाडी बंद पडली. तर त्यांना अवघड होऊ शकते, त्यामुळे त्यांनी आता पैसे खर्च करून काम करून घेतलं बरोबर.
हो हो बरोबर बरोबर.
पण मग त्यां नाही खूपच मागत पडलं, माझ्या अंदाजे नाही का?
नमस्कार सर हॅलो अच्छा ओला बोला. हो बोला ना
काय नाही तुम्ही, बाकी काय नाही वरती येऊन बसलोय डायरेक्ट टाकीवररती कच्ची वरती मस्त- कृष्णा सर गेले क्लासहुन सर काय फोन उचलना ना, सरांना खुशखबर द्यायची होती सरांच्या आधी तुम्हालाच खुशखबर भेटली.
बोला बोला मग काय खुशखबर आहे ती.
किती खुश खबर की चारशे आठ प्रोसेसिंग मध्ये झाले आता.
अच्छा! अच्छा! हो हो हो हो सॅलरी ओके. हो आली होतीना झाली खर्च बी झाली ती. आम्हाला अडीचशे रुपयेचा.
अडीचशे रुपये आणि आता प्रोसेसिंग मध्ये किती सॅलरी आली?
ते अजून नाहीये आलेलं, तेवढंच आलेलं आहे.
झाली का?
नाही नाही‌.
अच्छा! अच्छा! आणि बाकी काय चाललं मग.
त्याच्यामुळं ते पाच-सात केल्यानंतरच होऊ शकतं असं वाटतंय मला त्याच्यामुळे हो त्याच्यामुळे जास्त ताण नाही ते आमचं गाडीचं करायला गेलो होतं आम्ही काम ते झालंय आता.
अच्छा! गाडी बद्दल आमची चर्चा झाली, तर काय, तुमच्या वडिलांचं काय मत होतं यावरती वडील काही तुम्हाला रागवले ‌ तर नाही ना?
रागवणार काय संबंध सर त्यांचीच चुकी आहे शेवटी तेच बोलले जा करून घे असं तसं. त्याच्यात आमचा प्रॉब्लेम काय झालाय एक आम्हाला ते बोलले होते आम्ही एकदा गेलो होतो. आम्ही तिथं चेसी नंबर ते टाकला त्याच्यानंतर ते आम्हाला बोलले का, आम्ही बघितलं. पार्टचं कोटेशन काढलं तेव्हा मला बोलले की एवढ्या-एवढ्याला पार्ट आहे म्हणजे साडेतीन हजाराला पार्ट आहे इथे असं म्हणे.
हा त्याबद्दल मी तुम्हाला बोललोच होतो का हे आधी असं म्हणतील आणि त्यानंतर हे फिरू पण शक कारण की यांनी अंदाजे सांगितले होते. आणि यांनी
नाही नाही सर, आम्ही शोरूमलाच होतो शोरूमला जाऊन चेक केले होत. गाडीचा चेसी नंबर ते मॉडेल बिडल सगळं टाकलं ते म्हणे साडेतीन हजाराचा पार्ट आहे असं.
हम्म.
तर मग ते झालं मग त्याच्यानंतर ते बोलले आम्हाला कि, फोन आला मला चेंज करायचंय का असं.
हा हा.
म मी बोललो हो करा मग ते म्हणे पाच हजार होतील, म्हंटलो कसं काय सर. साडेतीन हजारचा पार्ट आणि हजार रुपये समजा जर का आपण लय बरं धरलं. तर मग कसं काय होईल असं, तर ते बोलले नाही नाही?
पाच केलं.
हो चार हजारचा पार्ट करून टाकला त्यांनी डायरेक्ट, तर मग मी त्यांना बोललो असं नाही होऊ शकत म्हंटलो हे जमणार नाही म्हंटलो आम्हाला, मग त्यांनी ते बोललो मी थोडंस त्यांना खड खळून. खडतं असं खडसाहून बोललो थोडसं.
तुम्ही-तुम्ही त्यांना झापलं एक, एका अर्थामध्ये ह हा मग काय झालं सर
नाही मग त्यांनी तीन हजारातच करून दिलाय आपल्याना पार्ट तो.
अच्छा! तीन हजार मध्येच करून दिले आणि वरतून लेबर दिला काय.
हो लेबर आपण नऊशे रुपये दिला आहे, त्यांना बोललो बी होतो ते ते आवाज बिवाज करती थोडी गाडी त्याच बी बघा पण त्यांनी काही केलं नाही ते विशू रिझॉल्व म्हटलं जाऊद्या मेन काम झालंय म्हंटलो बाहेर करता येईल दुसरं काम पार्ट बी घेऊन आलोय त्यांच्याकडून आपण. ह्याला ताणच नको असं. आता आम्ही डॉमिनोजलो आहे थेट डॉमनोजला इथ बिटको पॉईंट ला आलेलो आहे
डॉमिनोज ला खायला पिझ्झा वगैरे खायला आले काय?
हो नोमन्स सेट ला पिझ्झा खायचा होता ते बोलले बघा कोडबीड काय असतील? त्यांना बोललो डिलिव्हरीला कोड असतात म्हटलो असं असं डायरेक्ट कोड नाही लागणार म्हटलं अप्लाय नाही होणार
तर शॉप वरती तर कोड नाही भेटत पण मग डिलेव्हरे डोर स्टेप ला भेटू शकतो आपल्याला कोड
हो मग त्यांना तेच बोललो का आपण नांगूर नाकेपर्यंत जाऊ शकतो ते येऊ शकतो तिथून नाही तर जिथपर्यंत त्यांची डिलिव्हीरी आहे पॉसिबल ते तिथं करू शकता मग तथे जाऊ शकतो आपण अस
पण मग त्यात त्या तुम्हाला त्या पैशामध्ये तुम्हाला अम्बियन्स पण भेटतो ना तिथे बसून तुम्हाला सर्व्हिस भेटते तशी त्यामुळे तुम्ही ते पे करून सुद्धा त्याचा आनंद घेऊ शकतात
नाही सर डॉमिनच कस आहे एखादा युट्युबरच्या थ्रू आपण जर का तो कूपन कोड घेतला तर आपल्याना डायरेक्ट तीस चाळीस रुपयाला एक पिझ्झा पडतोय सर त्याच्यात खूप फरक आहे त तो दोनशे ला असेल
आणि मग आता काय केलं तुम्ही काय काय निर्णय घेतला शेवटचा का तुम्ही तिथे बसून खाणार की
आता त्यांना कळत नाही ते बोलतील ते चर्चा करते त्यांच्यावर हो हो तर मी तर नाही आहे चर्चेमध्ये कारण मी तुमच्याशी बोलत आहे सध्या त्यामुळेच त्यांना मी गेलो का सोल्युशन देतो त्यांना नक्कीच
अच्छा चालेल चर्चा करा आणि योग्य निर्णय घ्या सर काय करणार कॉलेज मधे ना आता आमचं कॉलेज झालं होत एक जुलैला चालू आपलं ते घराच शिफ्टिंग वगैरे होत त्याच्यामध्ये दोन तीन दिवस गेले बरोबर त्यात काही कॉलेज जाणं झालं नाही ते दोन तीन दिवस गेले त्याच्यानंतर पाऊस चालू झाला चार पाच तारखेनंतर त्याच्यात दोन दिवस गेले माझ्याकडे काही रेनकोट नाही काही नाही मी भिजत भिजत कस जाणार सांगा बरं तुम्ही
ते तर आहेच नक्कीच खूप पाऊस चालू आहे सध्या नाशिकमध्ये
नंतर माझ्या त्या दोन तीन सुट्ट्या पडल्या परत एक दिवस त्यांनी त्यांनी सुट्टी जाहीर केली सात तारखेला बहुतेक
अच्छा अच्छा!
ती झाली सुट्टी आणि आठ तारखे पाासून आपण बारा तारखेपर्यंत लग्नाला होतो बरोबर नागपूरला सोबतच होतो आपण माहिती जसे तुम्हाला.. बारा तारखेनंतर माझा एक दिवस अजून सुट्ट ट्टी पडली कशामुळं का मला जाम झालं सर्दी झाली हो ती मला
अच्छा अच्छा हो तुम्ही आजारी पडले होते अच्छा हा हा त्यांना तुम्ही तसा प्रॉब्लेम सांगायचा ना
त्यांना मी तसं सांगितलं पण मग त्यांचं काय म्हणणं आहे नाही का तुम्ही आम्हाला आधिक का नाही कळवळत.. का आधी सांगायचं असत काय आहे की नाही मी त्यांना ते मी त्यांना खूप सांगायचा प्रयत्न केला पण मग ते बोलले का घरच्यांनाच फोनला मग मी त्यांना घरच्यांना नाही नाही म्हणता म्हणता नाही म्हणे लावच म्हणे असंच तसंच
मग तुम्ही माझा नंबर देऊ शकत होते तुम्ही मोठा भाऊ म्हणून
मी मोठा भाऊ म्हणूनच एकाचा नंबर दिला होता ते आपले कृष्णा सरायनं त्यांचा नंबर दिला मी. ते बोलले नई चालणार म्हणे म मम्मी पप्पांचाच नंबर द्या दोघांपैकी एक नाई त मी ए ऍडमिशन मध्ये जाऊन नंबर काढते म्हणे. बरं ठीके म्हटलं घ्या नंबर अन् बोला. म मी मम्मीकडे दिला कॉल लावून त्यांना
हा हा अच्छा त्याच्यामुळं तुमचं आता जीवन खूप अवघड होणारे आता
हा बाहेर असं राहतो हा कॉलेजला येत नी कॉलेजच्या नावाखाली बाहेर राहत असंल असं तसं म मी ते मम्मीला परत फोन करून सांगितलं का ही बाई माझे काई पण चुगल्या लावती काट खाती माझ्यावरती.
अच्छा अच्छा अच्छा हा.
म माझ्या मातोश्री पण खूप चिडल्या त्यांच्यावरती माझ्या मा- -तोस्री पण चिडल्या नाई का त्यांच्यावरती का हे काई शाळा वगैरे आहे का हे कॉलेजे. समजून घ्यायचं थोडंफार असं तसं, एक त ए मातोश्री पण मातोश्री पण ऐकायला तयार नई आणि तिकडून आमच्या क्लास टीचर पण ऐकायला तयार नई. त्यात फसलो तर मीच.
हो तुमचं दळण झालं त मधल्या मध्ये.
मधल्यामध्येच माझं आटून गेलंय सगळं आता काय करणार आता म
चालतंच हो हेच जीवन आपलं काय आता आमचे कॉलेजवाले त एकदम फ्री ए.
रगडीचा सहारा होता, तो आता मी घेतलेला आहे रगडा रगडीचा सहारा.
हो ते तो त सहारा मी बी घेतलाय कारण खूप डोकं अस्तं असत व्यस्त
डोकं अस्तव्यस्त झाल्यानंतर त्या तो जर सहारा नाय भेटला त कसं होईल आपलं जीवन.
तेच त नई ते बंदच करावं लागेल आता तो सहारा घेणं.
नई माझं त आत्ता आजचं त पईलाचे कारण की मी कॉलेजवरून जाऊन झोपेल होतो. माझा खूप सारा डोकं जड पडलेलं होतं, आता उठलो, वरती आलो, फ्रेश झालो. अणी डायरेक्ट वरती येऊन बसलो अन तुम्हाला कॉल केला सर.
अच्छा अच्छा, चालेल सर मी बोलतो तुमच्याशी नंतर.
बी जी एम आय मधी काय आपल्याला इव्हेंट समजंना सर. दोन तीन मॅची खेळलो पण म मला, मला काही उमजूच नई राईलं आता त्यामुळं मी गेम पण नई उघडला आता मी टी डी एम खेळतो आणि शांत बसून घेऊ राईलो.
माझं बी तेचे ओ जोडीला कोण नई खेळायला त्याच्यामुळं सगळा वाद होतोय चालेल सर मी बोलतो तुमच्याशी नंतर.
बरं चालंल चालंल ठीके.
हो हो हो घरी गेल्याव कॉल करतो मी तुम्हाला एक
चालेल चालेल सर.